बोलकी गं काय नाही बघ, कपडे काढाया लागलोय, तू?
क, मी बसलोय.
काय करत, बसल्यास?
काय नही असंच, बसलोय.
हम्म हम्म हम्, बोलकी काय म्हणतोय? आले की, आत्ताच आले.
हम्म हम्म हम्म हम्, आणि पाऊस न-नाही बाई इकडं, एक जरा आता मगाशी येऊन गेलाय.
बरं.
हम्म, मुलगीचा फोटो काढाय गेलतो, तिथ लई एकदमच पाऊस यायचा, थांबायचा काय वैताक् आला, फोटो काढूसपर्यंत बाई. आनं त्यात काय ते ऐक ते व्हय इकडं तिकडं नुसता, मी ह्या ज्यातच बसणार आहे, मी त्यातच बसणार आहे.
मग काढला की नाही फोटो?
फोटो काढलेत, छान आल्या तिचां फोटो मस्त
होय ना, छान दिसाल ती मला पण व्हिडिओ कॉल केलतास तेव्हा बघितलं.
मस्त दिसाल ती.
हम् हम हम्म, ते ना व तुमच्या तिकडं गणपतीला कसं असतंय ग?
गणपतीला लई भारी असते, तू येणार बघायला?
हो येतो की.
हम्म, मी तुला घेऊन जातो माझ्यासोबत हा जायच्यावेळी तुला कॉल करतो. काय असं म्हणजे का पहिले नऊ दिवस न नऊ दिवसाचा गणपती असतो. नऊ दिवसामध्ये काय तर नवीन नवीन इव्हेंट घेतात ते कायत कार्यक्रम वगैरे असतात आणि लास्ट दिवशी मोठ्यानं अस डॉल्बी वगैरे काढून असं मिरवणूक वगैरे असत्यात. जेवण असतं.
गेम काय काय घेतात मग?
गेम असच की ग लेडीजांच्या काहीतरी उखाण्यांच्या स्पर्धा वगैरे. त्यानंतर संगीत खुर्च्या. न्यू न्यू नवीन काय तर अस युट्यूब ला वगैरे बघून घेतेत.
मग तू सहभाग घेतस काय त्याच्यात?
घेतोय की.
हम्म हम्म, मग तुझा नंबर वगैरे येतोय?
येतोय, एक दोन तीनदा तरी आलता.
हा हा हां, मग कोण कोण जातायसा तुम्ही?
मी आणि माझी बहीण जातोय.
होय काय?
हम्म, तुमच्या इथं असतोय का गणपती?
होय होय, असतेय की आमच्या इथं.
त्यात काय आहे? तिथं काय काय इव्हेंट असतात?
असंच की तुमच्यासारखं असतंय सगळं सेम.
तू त्यात सहभागी होतेस?
मी नाही, आमचं नसतं, लेडीजच असतं सगळं फनी गेम्स वगैरे मुलींना काय नसते अलाउड.
हम्म हम्म हम्म हम्म!
हम्म, बाकी आणि काय म्हणतेस मग?
काही नाही बघं निवाताय माझं तू सांग तुझं काय चालूय?
काय नाही बघ. ऐक की मला बिर्याणी हे मस्त चालुय एकदम.
बिर्याणीचं काय म्हणलीस तू?
अगं मला बिर्याणीची रेसिपी सांग की जरा.
बिर्याणीची काय? तू कशी का बनवतेस? का बनवतच नाहीस?
मी बनवतच नाही तू सांग की.
हे बघ म म्हणजे मी पण नाही बनवत पण मी मम्मीनी बनवलेले एकदा बघितले. त्या कशा बनवतात माहीतेय काय कि ते पहिला अ खडा मसाला वगैरे घालून क ने आणि ते आलं लसणाची पेस्ट हे सगळं तेलात भाजून, खडा मसाला सगळा तेलात भाजून कने ते तांदूळ वगैरे ते स्वच्छ धऊन त्यात भाजतात ते तांदूळ आरे त्यानंतर थोडं ते कच्च्यावर थोडं नॉर्मली कच्च्यावर ते शिजवून घेत्यात. त्यानंतर जे चिक कन असतं ते चिकन मध्ये ते काय करतात अम चिकन मसाला थोडासा आणि नंतर बिर्याणी म साला दही, कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट आणि एक एक चमच्याकणी तेल कडवून त्या त्या बिर्याणीमध्ये घाल त्यात आणि ते सगळ मॅग्नेट करून क नाही एक दहा पधरा मिनट ठेवतात.
हा म्हणजे मॅग्नेट केलेला असत त्यात तिल घालतात काय?
हा उकळलेलं तेल घालतात. थोडस कडवून तेल घालायचं त्यामध्ये आणि एक दहा पंधरा मिनिट ते मॅग्नेट अशा छान ते व्यवस्थित होण्यासाठी ना ठेवायचं आणि थोड्या वेळा ते थोडासा कच्च्यावर शिजलेला भात असतो ना, तो एका प्लेटमध्ये किंवा एका त ली मध्ये काढून घ्यायचं आणि मग ते खाली आपण ते मॅग्नेट केलेले चिकनचे पीस असतात ना ते खाली ज्या पातीलामध्ये किंवा तुझ्या अ कुकरमध्ये शिजवणार आहेस भात.
हा, हा हा हा.
त्यामध्ये ते खाली पीस घालून घ्यायचं त्यावर तो थोडा कच्चा राहिलेला भात असतोय ना तो त्यावर घालायचा पसरून ठेवायचा परत आणि त्यात थोडे चिकनचे पीस अस त्या वर भातावर घालायचे आणि थोडा राहिलेला भात असतोय परत तो चिकन वर घालायच अस थर तयार करायचा, पहिला चिक कन मग भात परत चिकन मग भात, मग त्यानंतर तुला जर असं कलर वगैरे घालायचं असतं त तू घालू शकतेस कलर वगैरे त्यामध्ये आणि नंतर ते त्यावर नंतर ना एक तातली झाकायची आणि तातली झाकल्यान तुझ्याकडे ते कनिक असते ना चपातीची ती कनिक अस गोल त्या वाफ जाऊ नये त्या अ तातलीला गोल लावायची. म्हणजे हा दम देण्यासाठी आणि जर असं एकदम आणि जर छान करायचं असेल तर ते काय करायचं तूप तू जरी त्यावर घातलीस तरी पण ते भातावर चाल ते आणि हा म ते आणि पूर्ण ते पॅक अस त्यातली वाप देखील जाऊन द्यायची नाही बहिर असं करायचं आणि तात ली झाकून त्यावर कडन गोल कनिक लावायची आणि ती कनिक लावल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिटं ते पातीलं एकदम लो गॅसवर ठेवायचं आणि ते लो गॅसवर ठेवल्यानंतर ते थोड्या उचरून बघायच छान होते बिर्याणी.
तुम्ही कांदा वगैरे फ्राय करून त्याच्यावर घालत
हा घातलं चालते चालते हो हो तसं पण केलं तर चालते. कांदा वगैरे मस तस फाय करून त्यावर अस क्रिस्पी होण्यासारख पहिला कांदा असं फ्राय करून त्यावर घातलीस तरीपण छान वाटतं.
होय का? बघतो एकदा करतो तू सांगितल्यास त्या पद्धतीनं.
चालते चालते नक्की कर.
हम, बाकी आणि काय घरचे वगैरे सगळे कसे आहेत.
मस्त मस्त मस्त तुझ्या घरची कशी आहेत.
सगळे मस्त आहे. मुलगी कितवीला आहे ग तुझी?
आत्ता ती फर्स्ट इयरला हाय.
फर्स्ट इयर ला आहे म्हणजे, दोन मुली आहेत काय तुला?
होय एक लहान आहे दहावी ला आहे आणि आता एक आहे ती फर्स्ट इयर ला हाय.
हा हा हा हा मग ते फोटो शूट करायला कुठल्या मुलगीचं घेऊन गेल तीस.
ते अगं जावची मुलगी होती म तेनी कणी तिला असं मेकअप वगैरे करून छान हे केलं त म तिला घेऊन गेलेली मी फोटोशूट करण्यासाठी.
हा हा हा हा हा तेच म्हंटलं लहान मुलगी आहे म्हंटलीस ना मगाशी?
माझी आहे असं नाही ग ती जावची मुलगी होती, आणि त्यांच्यासोबत मी गेलतो, मग तुला व्हिडिओ कॉल करून दाखवालतो बघ कसा तिचा मेकअप वगैरे झाला आहे म्हणून.
हां हां हां नाही छान झाला होता ग मेकअप. कोण केलता मेकअप? होय.
त्याच ज्या माज्या जाऊ आहेत ना त्यांनीच केलता.
हां हां हां हां त्यांचं काय पार्लर वगैरे आहे काय?
हो हो त्यांचं स्वतःच पार्लर हाय.
हा हा हा. बरं मग तू कॉलेजला वगैरे जत्यास काय बंद केलीस कॉलेज वगैरे?
नाही नाही मी आता घरीच असते.
हा हा मग एक्सटर्नल ला जाइत होतीस ना?
जात होते, पण आता काय ऍडमिशन पण अजून मी केलं नाही आता बघायचं करूया असं म्हणाय लागलोय काय अजून काय झालं नाही.
हम हम हम मग तुझ एम ए फर्स्ट इयर कम्प्लीट आहे ना?
हा एम ए फर्स्ट कम्प्लीट हाय आता सेकंड ला बघायं म्हणाय लागलोय.
बरं पेपर वगैरे कसे होते म?
छान छान झाले बघ. तुझं कोणती साईड हाय?
माझी साय
हम् हम् मग बाकी प्रॅक्टिकल वगैरे जाव लागत असेल ना तुला सारखं?
होय जातोय की, म्हणजे मी काही रेग्युलरला जायीत नाही कॉलेजला
हम् हम हम हम.
फक्त प्रॅक्टिकल असतंय त्याच दिवशी जातोय फक्त.
अच्छा अच्छा अच्छा. हम्म प्रॅक्टिकल वगैरे जरा टप जातय का कसं अस
नाही काय नसतय बघूनच काढायचं असतय.
हम्म्म हम्म्म हम्म्म हम्म्म हम्म्म. बाकी मग कधी गेलतीस कनी कॉलेज मध्ये आता? हम्म हम्म हम्म हम्.
हम्म काल जाऊन प्रॅक्टिकल देऊन वगैरे आलोय
हम् हम् हम हम. हो मला तू सांगत होतीस की प्रॅक्टिकलला जाणार हाय, आणि मी मी कॉल केलेला त्या वेळी तू बोललीस ना की प्रॅक्टिकलला जाणार हाय आणि मी परत कॉल करतो.
होय होय प्रॅक्टिकल तेवा चालू होतं वो. त्या मुळ म्हटल नंतर फोन करतो तुम्हाला.
हम् हम हम हम.
हम्म. बाकी आणि काय म्हणतीस म? होय. म जॉबचं वगैरे कुठे बघत नाहीस काय तू?
हम् आता काय अजून तर काय बघितलं नाही म्हणजे ट्राय चालू हाय बघायचं इकडं तिकडं पण काय असं जास्त इंटरेस्ट नाही आहे त्यामध्ये पार्लर मध्ये जरा एंटरेस्ट हाय बघायचं ते शिकायचं म्हणायला लागलोय, पण ते काय विषय व्हाय लागलाय की अ म्हणजे चांगलं शिकणारे कोण भेटत नाहीे अजून. हे काही ठिकाण चौकशी केलोय बघायचं म आता.
हा हा हा हा हा बघ बघ शिक म्हणजे पार्लरला पण आता भर
हा डिमोंड आहे म्हणूनच ते आता सा हम्म, त्याच थोडे इंटरेस्ट घालाव म्हणायला लागली.
हा हा हा ह ह
बाकी? तुझं तू हे पण कम्प्लीट झाले ना ग, काय ते बीए मधून ग्रॅज्युएशन कं्प्लीट आहे ना तुझं?
होय, होय,
मग तू डबल ग्रॅज्यएशन कससाठी केलंस बरं?
अगं मी ते स्पर्धा परीक्षेसाठी कनी बी ए केलं आणि त्यानंतर तर मग आता मग बी एस सी ला घेतलय. त्यात मला काही इंटरेस्टच वाटत ना गं.
कशात इंरेस्ट वाटत ना तुला?
बीए मध्येच की, आणि काय मला मेन म्हणजे अस शिकवायच म्हणजे, आता बी ए केलं त्यानंतर, जास्तीत -जास्त मग एकतर स्पर्धा परीक्षा त्यानंतर ऍज अ टीचर म्हणून जायला लागतय. आणि ते काय मला आवडतच नाही.
मग तुझं आता पुढं काय करणार म्हणजे बीएसी करून पुढं काय करायचं असं ठरवलंस?
बी एस सी करून, माझ बी एस सी केल्यानंतर, आता मग माझा आता सब्जेक्ट आहेत ना झुलॉजी आणि बॉट नाही मग त्यातच काय तर म्हणजे आता वन विभागला वगैरे किंवा प्राणी- प्राण्यांचं संग्रहालय वगैरे असतय तिथं औषधांचं वगैरे असतय ना
हम हम हम हम.....
मग तिथं तर, कुठ तर किंवा फार्मा वगैरे असतोय की, म्हणजे वस्पती औषध फार्मा असतोय, परत प्राण्यांच असतोय, तिथ कुठल्या तरी कंपनी वगैरे लागू शकते.
हम हम हम हम......
हम्म, असं हाय बघू तीन वर्षाचा असतय
हम् हम् हम
हम्म, मी सब्जेक्ट तरी चेंज करूया म्हणत होतो.
हम्, हम्
हम्म.
बाकी मम्मी पन सगळे बरे आहेत?
होय होय सगळे बरे आहेत बघ, तुमचे घरी तिकडं कधी गेलतीस का नाहीच मग मम्मीकडे तुमच्या?
मम्मीकड मे मध्येच गेल ते बघ सुट्टीला जाऊन आली त्यानंतर काय परत काय जायचं झालंच नाही आता बघायचं गणपतीलाच जायचं.
हा हा हा बहुतेक गणपती लईच मोठ्यान असतंय वाटतं तुमच्या तिकडं?
हो म्हणूनच सांगाले तुला येतीस का बघायला म्हणून?
होय, बघूया. कसं होतय का
म्हणजे गणपती असतोय सोडं मोठ्यान छान असतोय सगळं, पण एक सुट पण होतना तेवढेच मे मध्ये गेल्यानंतर परतच रक्षाबंधनला वगैरे भाऊ वगैरे पुण्याला असतात. त्यांना यायला जमत नाही मग ते सर्वजण कसं करतात गणपती वेळीच येतात. मग त्यांची पण भेट होते ना म्हणून आम्ही जातो. कधीला.
हा हा हां बघूया की, कसं होते, काय होते बघतो. आणि सांगतो की तुला.
हम्म, मग ते सगळे त्याच वेळी आलेल्या असतात. मग त्यानंतर दिवाळीला येतात. हम्म, आधी- मधी कधी असं जायला पण मिळत नाही भाऊ पण नसतात. कोणती तर गावाकडे पण जास्त कोण नसतं त्यामुळेळ नाही जात.
बरं बरं,
हम् आम्ही तिकडं मळयात राहतो ग.
होय मग छान असेल नाही वातावरण वगैरे मळ्यात.
मस्तास वातावरण वगैरे सगळं छान असतं पण कसं आधी मध्ये असं गेलं की कोण जास्त नसतं ना, जे ते आपापल्या शेत त्यामध्ये वगैरे कामात असतात. मग असं काहीतरी इव्हेंट वगैरे काहीतरी असला की मग भारी वाटतं. सगळे आलेले असतात छान सगळ्यांची भेट वगैरे होते.
ह ह ह ह, चांगलाय चांगलाय मग ब्राईक की मग तुला परत कॉल करू का मग जरा कामात आहे ग ओके ओके. हा बाय.